हॅलो
हॅलो
हा मॅडम आवाज येतोय का आपल्याला
नाही मॅडम आवाज येत नाही खूप कमी आवाज येतोय तुमचा
होो का बहुतेक नेटवर इश्यू असेल
हो तसच हो येतो येतोय
हम्म
बोला
आपण मला ओळखतात का मॅडम
हो तुम्ही ग्रुपवर आहात ना वैशाली सोनवणे हो हो तब्येत कशी तुमची
छान आहे तुमची कशी आहे
हा माझी पण बरी आहे
हो का
हो मी का पनवेलला राहते
हम्म मी तुमच्या नावाने बोलली तर चालेल का तुम्हाला हम्म
हा
ठीक आहे तुमचं नाव विजयाच आहे ना
हो विजया अस माझं नाव
किती जण आहेत तुम्ही घरामध्ये
आम्ही का मिस्टर मी आणि माझा लहान मुलगा आहे सिक्स मंथचा आहे तो हो तुम्ही कोण कोण आहेत
आम्ही चार जण आहेत
हो का
मुलगा मुलगी आणि मिस्टर.
अच्छा अच्छा.
हम्म कधी गावाकडे आले नाहीत तुम्ही?
नाही आता यायचंय मला पुढच्या महिन्यामध्ये अ. अमनेरचं मायर आहे माझं जळगाव जिल्ह्यातलं.
हो का मग आता सध्या म्हणजे आता तुम्ही सध्या कुठं राहतात? हो हो बरोबर हम्म हम्म हम्म. मी जळगावला राहते.
अच्छा मग जळगाव जिल्ह्यात अंबळनेर ना तिथलं माझं माहेर आहे.
अच्छा मग प्रवास तर होतच असेल ना तुमचा नेहमी?
हा होतो सहा महिन्यानंतर वर्षातून असं.
हो का या माझ्याकडे नक्की आता आपण ग्रुपच्या याच्याने तर. म्हणजे फ्रेंड म्हणून ओळखायलाच लागू ना.
हो हो बरोबर आहे ना. आली का कॉल करते मी तुम्हाला हा जेवण बाकी माझ.
होऊ का.
हा
हम्म काय बनवलेलं आज
आज का फ्लावरची भाजी चपाती डाळवात
हो का
हा तुमचं झालं जेवण
हो झालं आमचं
हो का आम्ही इकडे लेटस जेवण करतो ना.
हो बरोबर आहे.
चमुई हा कस.
हम्म कधी फिरायला कुठं जात नाही का मग? हो मॅडम छान आहे.
जातो ना अलिबाग बीचला.
फिरून आलेत मॅडम?
अलिबागला गेलेली आहे गेट ऑफ. पिंडियाला दादरला आपलं चैत. चैत्यभूमी आहे आम्ही जयभीम समाजाचेच ना त्याच्यामुळे आम्ही चै. दादरला पण जातो नेहमी सहा डिसेंबरला त्याला.
मच म.
अच्छा चांगला आहे ना मग तर. हा तर मग. तिथे पण जाते मी दादरला पण मुर उरणला. पण चांगलं आहे पिरवाडी म्हणून आहे बीच तिथे पण.
हो हो का.
विरारला माझे लहान गीर राहता तिथे. जीवदानी माता मंदिर आहे तिथे पण जाऊन आलेत आम्ही हां. अससं.
या गावाकडे मग इकडे पण फिरू आपण.
हो हो आली का कॉल करीन ना मी तुम्हाला तुम्ही या इकडे बॉम्बेला. बॉम्बेला कोणी राहात का तुमचं?
मग माझा भाऊ राहतो माझी ननद राहते. भरपूर नातेवाईकेत आमचे मम्मीची मावशी राहते बहीण राहते माझी.
हो का हा हा तुमची बहीण कुठे राहते?
माझी बहीण पनवेलला राहते.
अच्छा हो का हा हा हा. भाऊ आणि
भाऊ टाऊनशिपला उरण
अच्छा हा हां हां
हम्म आणि आईची मावशीन ते उल्हासनगरला राहतात आणि माझी मला चार नंद आहेत ना त्याच्यातली मोठी ननद माझी अमरनाथला राहते मग आमचं फिरणं राहतच आता पण आम्ही खूप इथं फिरायला गेलो सुट्ट्यांमध्ये समर वकेशनचा हा मुलांना घेऊ मग तुळजा तुळजापूरला गेलेलो पंढरपूरला गेलेलो गांगनापूर भरपूर ठिकाणी जाऊन आले फर्स्ट टाईम मी जेजुरीला लेली होती हा खूप छान आहे
हा मस्त आहे ना तुम्ही तर इकडनच केल्या झाला मग जय जुरीलात
हो ना ना सोबत गेली होती ना ननंद तीन ट्रीप काढली होती, तिकडंच गेलो होतो, मग बॉम्बे कडन आम्हाला सोयी कर पडलं ना जायला.
हा हा बरोबर आहे हा.
खूप छान वाटलं देवदर्शन घेऊन बॉम्बे. तसं मला सहसा जास्त काय माहिती नाहीये? गेट ऑफ इंडिया वगैरे एवढंच बघितलंय मी.
अच्छा अच्छा नाही खूप छान आहे, फिरायसारखं तुम्ही या. आता आपली ओळख झालीए, या तुम्ही पण नक्की पणवेल. मस्त जाऊ आपण फिरायला ट्रिप काढू छान
हो तुमच्या बाळाचा आवाज येतोय बहुतेक?
हो बाळाचा आवाज येतोय.
होना.
मांडीवर येतो माझ्या सांभाळायला कोणी नाहीय आहे ना त्याला? हा आ त्याच्यामुळे
हम्म तुमच्या सासूबाई, सासरे
सासूबाई तिकडेच राहता माझ्या गावाकडेच
हो का?
हा सासरे वारलेत माजे
अच्छा.
सासूबाई आहेत आणि दिर ए ननंद वगैरे नाहीये मला हा.
चांगलं हाय छोटीशी फॅमिली तुमची आ हम् हम् हम् हम्.
आता येणारएत सासूबाई आठ दहा दिवसामध्ये, माझं माहेर अमनेरच
हो का किती जण आहेत तुम्ही मग बहीण भाऊ वगैरे?
एक बहीण, एक भाऊ ए मला
हो का अरे वा छान ए मग?
हो.
मला तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला.
हो मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून
कारण मला वाटलं नव्हतं, ग्रुपमध्ये कॉल केला आणि फर्स्ट टाइम आपण कोणाशी कसं बोलायचं? कस काय बोलायचं? पण पहिल्यांदा बोलून तुमच्याशी एकदम मस्त वाटलं मला.
हो मला पण खूप आनंद झाला, तुमच्याशी बोलून हां. हो रडतय ते झोप आली ना त्याला झोपायसाठी हे करतय ते ह हा.
ठीक आहे, थँक यू मॅम थँक यू विजयातााई हो हो. ठीक ए बाय.
हां बाय बाय.